हॅलो.
हॅलो.
हा बोला हा बोला कि हा यालाय की.
जेवण झालं काय.
होय झालं जेवण. तेच मगाशी बोलो हा झालं की आता जेवण झालं.
हा हा हा काय केलेलं आज जेवायला.
जेवायला आज. आपलं खिचडी भात केलता शिरा. तेवढंच.
का बरं खिचडी आज.
खिचडी भात खिचडी नव्हे खिचडी भात.
हा बाकीच का केलं नाही चपाती भाकरी हा.
चपाती होती हम्. होती चपाती सकाळची हम्म.
हां.
मग ते काय वास होतते दोनच पाात. होत जास्त. स काय जेवण हम्म. ते मोगच शिळ राहते हम्म वाढले तरी
द्या बाकी आमच घर कसं वाट म्हटलं तुला.
घर एकदम मस्त झाले पाहिजे तस अगदी. प पूजेला पण आणतो तेव्हा पण किती अस म्हणजे एकदम. सगळं सगळं अगदी पाहिजे तसं झालंय सगळं मस्त झालंय पूजा पण किती ती छान झालती का. थांबायचं होत त्या दिवशी थांबायला झालं नाही.
मी तांबा म्हणालतो तू गडबडीन गेलीस निघून लगेच. परत घरी बोलवायचं बोलवायचं म्हणलो परत काय आलीच नाहीस.
काम होत हा ते डॉक्युमेंटच काम होतं माझं त. त्यासाठी आली तो परत लगेचच हम् पू पूजा पण किती मस्त असं प्रसन्न झाली त.
होय.
हम्म तर तेवढा लांब घेतला तिकडे जास्त यायचंच होत नाही. परवा म्हंटल परवा. अ परवाता मी कधी भेते काय. दोन आठवडे झाले रोज माझा आणि मम्मीचं बोलणं चाललंय. जरा वेळ झाला वेळ मिळाला दुपारी आवरून जवया जरा बसून.
मी मम्मीला पण तेच म्हणलेलं की बघा या म्हणून. रोहित पण नाही आहे. आता या म्हणून
हम्म होय तेच अ विनाच झालेय नाव ते जरा. हम्म. ते ये ते दमून येत त्या मग जरा दु पारचा झोप काढायचा होतय आणि मग ते परत आणि काय तर काय तर असं चालूच आहे. हम्म तर म्हणाल्या बघा बस. कॉलेज कुठं नाहीच कि थांबूया म्हंटल. हम्म, त्या म्हणा लागल्या बघा बस चालू होणार आहे.
हो बस कधी चालू होईल तेव्हा होईल अजून त्याला जातील सहा-सात महिने.
ई-बस चालू झाले की ई-बस ना ह्या काहीतरी पंधरा अ येत पुढच्या पंधराला काहीतरी चालू होणार म्हणा लागलंय.
म्हणतात तसं बघूया आधी होतील तेव्हा खरं.
होय आता ते ते राहिलं पण ई-बस चालू झाल्यात. कि फक्त म्हणजे ते स्पेसिफिक असं म्हणजे वृद्धांना जास्त आहे ते हा. ते एक चांगलं केल्यात.
होय.
हम्म परवा बघितलो बस म्हणजे एकदम अशा कम्फर्टेबल आहेत.
हा हा हो. आता गुरुपौर्णिमा आल्याजवळ.
होय गुरुपौर्णिमा यायच की हां येणार की. गेल्या वेळे यायला मिळाल्या नाही.
होय गेल्या वेळेस काही लग्न होतं तुमच्याकडं आता यावेेळेस चुकवू नका. तीन दिवस आधीपसनं कार्यक्रम असतात आपला.
हम्म येणार की.
आदी या म्हणजे मेहंदीचा कार्यक्रम असतोय.
हा मेन म्हणजे मम्मींना मेंदी काढायच असं ना.
हा.
कशाच
परत अ त हा परत स्लॅश म्हणजे जेवढी सगळे येतात तेवढी सगळ्यांच सगळ्यांनाच म्हणजे मेहंदी माल तर जेवढ्या लेडीज असतात सगळ्यां लेडीज साठी चुड्याचा कार्यक्रम हे अस तय एक दिवशी दुर्गासप्तशतीचा पाठ असतोय.
हम्म चालते की जसं जसं होते तसं येतो.
हम्म त्या दिवशी काय म सकाळी सत्यांबा पूजा असतय. ते झालं किं मा आरती आरती झाल्यावर मग दुपारी गाणी असत्यात.
हम्म, ते कुठं हे थांबवून यायच असच होत नाही एकतर मग ह्यांना कुठं पप्पांना ठेवायचं?
पप्पांना पाठवायचं तिकडं एक दिवस जावा तुम्ही सुट्टी एन्जॉय करून या म्हणायचं.
दुपारी कॉल आलता?
हा.
हम्म, म्हणजे ते कसं झालं ते मतदान मतदानचा ते चालू आहे ना फॉर्म रिन्यू करायचं मग काल कनी ते गल्लीत ते पुजारी मळ्यात राहिलं होतं ना आधी आम्ही तिथनं गल्लीत ने एका माणसाचा कॉल आलता कि असं तर चालू झालंय मतदानचा मग तुम्ही कधी काय भरणार आहे वेगरे काल रोहित होता ना घरी पप्पांच्या नंबरवर कॉल आलता.
हा हा हा.
मग तुमच्या घरातले हे हे आहेत सगळ्यांची नाव सांगितली
बरं
म आमी असा आसा राहतोय म्हंटल आणि न त्यां म्हटले त्यांचा नंबर दिलो आणि मग अशी दुपारी दुपारी आलता कॉल कि भरलाय का तुम्ही म्हणजे अन्नन दुसऱ्या नंबरवर न कॉल आलात हा मग पहिला मी उचललो आणि हॅलो हॅलो केलो मम्मीकड दे मम्मीकडे दे एकदम ताटून
हम
मग आवाजार ना कालहीच आहे म्हणून दिल्वा मघी चारली हम् विचार डायरेक्ट मी का एवढं ला म तु फॉर्म भरलाय का विचारले ऑफिस म गे मग नाही म्हंटलं अजून भरायच आहे म्हटले मममी ना मग तुमची जन्मतारीख सांगा ते सांगितलं आणि नंबर एक कुठला ज्या लिं
मधले काका अ बारके
नाही मजलं
हा हा हा
हम् मग जन्मतारीख सांगा म्हंटले आणि नंबर कुठला लिंक करणार आहे ते सांगायला लागले
हम् हम्
मी तेवढं सांगितलं
हम
मग ते पण ताटूनच एकदम सळ हम्म मग जाता जाता परत फोन आला होय परत आणि फोन आला नंतर मग असं संजेतन माग किराणामालाच दुकान आहे ना अलीकडं तिथं थांबलोय फॉर्म घ्या म्ह मून फॉर्मधून घट हम्म मम्मी ना मग बोलायचं तस नसत नाही नाही मम्मी ना फक्त आपलं बोलायचं म्हणून अस असं घरी या म्हटली
हां
हम्म म घर नाही दुकानात नाही तरच आलोय होय हा बोलायचं तस बोलल
आपल्या कर्तव्यात आपण चुकायचं नाही बाकी त्यांची इच्छा काय करतात करूच
बोलली बोलायचं ते असं काय नाही
आणि तुम्ही तेच करायचं तसच बोलून चालून राहायचं हय हॅलो म्हणायचं आणि सोडून द्यायचं
हम्म ते सोडून बाकी काही नाही नाही पप्पा कसं आहेत काय काय काय नाही
त्यांना काय त्याच्याशी घेणं देणं नाहीय
हम्म
असो गुरुपौर्णिमेच्या वेळेस पण तुम्ही तसंच करा गुरुपौर्णिमेच्या वेळेस पप्पांना दुपारी तिकडं पाठवायचं आणि मग तुम्ही इकडं आला तरी पण चालतय दुपारी आपली गाणी असतात गाणी झाली की मग पाद्यपूजन चालू होतय पाद्यपूजनाची पूजाच असते त्या अर्धा तास ती झाली की मग सगळ्यांच्या हात ना पाद्यपूजन होतं
हा
ते झाले की मरुती आणि मग नैवेद्य प्रसाद
हम ले त यारस रेट हम्म होय मस्त वाटतेय करायला पूजा वगैरे
हम्म
ह् परवा ते एवढाच झालं कि मला ते रावलंच नाही
ह नाही त्यावेळेस तर सगळी त्यावेळेस सगळी रडतात त्यावेेळेस सगळी रडतात त्यात गुरुपौर्णिमेला तर
मी एवढं कंट्रोल केलतो पण शेवटी नंतर ते मला जवळ घेतलेत की नाही मला रावलंच नाही
स मायनं हात फिरवला की ते या गोष्टी त्या दिवशी सगळीच रड गुरुपौर्णिमेला तर क नाही सगळी म्हणजे सगळी टोटल सगळी राडतात तो क्षणच तसा असतोय म्हणजे आपण शब्दात वर्णन करता येत नाही हम्म त्यामुळे तू कोण आहे का आता मागच्या व चुकवलाय खरं या वेळेस चुकवू नका हॅलो
हॅलो
हा तेच म्हणलं मागच्या वेळेस चुकवलाय यावेेळेस काय चुकवू नका अस
् नाही नाही येत त की
ह् मममीला पण सांग
हो सांगत क
हम्
हम्म मम्मी कधी येणार विचाराला लाग ना ब का
मम्मीला मी सांगितलंय की कार्यक्रम ठेवा लगेच येतो म्हणून मम्मी काही कार्यक्रमच ठेवा ना आणि
का ह ह राखी पौर्णिमलात यावररला कार्यक्रम काय कार्यक्रम ठ त्या पर्तव या्या वराल्या करूय की या मनातल्या आल्यावर करूया की
झालं मला त बलावा लागल्या खर हेच म्हणत की कार्यक्रम कार्यक्रम कार्यक्रम काय ठेवू काय ठेवू
बघून द्या पूजेसाठीठी बोलवतो
हम्म
हम्म
काय तर अगलं आपलं कारण सांगायच म्हणून सांगा रम बगध्या पूजेसाठी बोल होत आमच्या इकडं आहेत बघा रूम येणार का इकडं
तिकडे येणार काय विचारायला तू
ह हं
येतो गाडी शिकत म्हणाल्या
बरं गाडीचं काय काय झालं
गाडीच आता बोललोय तरी कि म्हणजे आता दोघा तिघांना तरी बोललोय
हम्म.
हम्म आणि काल रोहितला बोलता बोलता का नाही.
हा.
म्हंटली अ की विकणार आहे मग प म्हंटलं माझी गाडी विकलीस तर बघ.
हम्म.
हम् मग म्हंटली तुझी कुठ आहे म्हंटली. पप्पांची गाडीली हम्म. विषय कसा झाला. अ काल अचानक भाऊजी आले.
हां हां हां.
हा मग मम्मी गेलती ना मॉलश ला हम्. नाही साडेआठ वाजता संंध्याकाळी
संध्याकाळी हा संध्याकाळी पण जातात महालेश ला.
नाही कधीतरी बोलवलं तरी तर जवळच होतं ना.
हा हा हा.
हम्म मग गेल ती सोडला रहेत ना येत. घेऊन पण आला.
हम् हम् हम.
हम्म मग आलतीत बसली मग जरा शांतच बोलायते मग रोई शितन बोलले. म ते परर्वाचा सगळा विषय झाला. क मग हा हा.
हम्म.
ते झालं सगळं मग माल जरा चुकलं. त्यां म्हणून डोळ्यात पाणी काढले.
हम्म म्हणजे त्यांच चुकलं असं त्यांनी मान्य केलं.
हा प जजसं हे करूनच बोलावते की तुम्ही असंच म्हण. असंच म्हंटलं.
हा.
मग होली मग मी तुम्ही वाटल्यास तुमच असते रेकॉर्डिंग बघा. तुम्हीच काय म्हंटलं असं काय नाही असं त्यांनी म्हंटली. का ऐकून घेतले नाही मग मला पण सांगाल. तुम्ही बहिणी बहिणींच असं असतंय तस असतंय. म बाहेरचे तसाच गैरफायदा घेतात.